काय नाही मूग चपाती जेवायला या. व्हय.
कसली होती आमटी?
शेंगदाण्याचा कुट घालून का. बटाट्याची आमटी. मिक्सरला तुम्ही शेंगदाण पाणी घालून वाटतासा.
आम्ही कुठ रिलेशन मध्ये आहे आमच पप्पा सोडत्यात येता जाता. सकाळचच की आमटी बटाट ची शेंगदाण घालत नाही पप्पांच्या पोटात दुखतय बाई होय आमटी केलेल्या बरी, मला जरा दे यातलं.
काय येत?
हाय.
काय मग हाय
बोल. हम्म.
आता काय पण
घाण नाही आपली घाण नाही आणि कशाला उगच घ्यायच. सुन. ठीक आहे. अबकी एवढा भात लय खाणार नाहीत, येवढ उगच शिजवायच बारक्या भांड्यात.
होय, मागल्या बुधवारीे गेलती. सारकं सारकं बाजारला तुम्ही जाणार आहेसा. खा भजी या.
काय कॅ
असंगल्या हा‌ हा.
मला
हे असं भ्या वाटतंय बाबा. हा.
आमच्या सासुला पण भितीस वय? आमची सासु मला. हा हा हा. सासू म्हणत्या हॅलो! सासुला माहिती हाय काय ते? ते दडतंय व्हय
कसं काय?
वयच की.
आमच्या भैयाला माहिती हाय वय असं फोनवर बोलता ते? हॅलो!
झाला कुणाला माहिताय? हॅलो! बोलकी, बोलता येईना? माहित हाय की मग? माहित हाय की मग.
त्या या सा भैया आमचं टोकरून बघायला लागलंय.
हां. बघत पण असल एकांदी तु बग मी पण किती वेळा बघितलंय तिला बघतेलं तसं.
बघतो माहिती आहे ओ त्यला. हा माहिती हाय त्यला अस
मैताय नवं? नाही तर तुला आणि काय? म्हणल बाय.
नाही नाही माहिती हाय.
हम् हम्. मम्मी आता कधी येणार तुमची?
कुणास ठाऊक कधीे येत्या. मधली वाडीत जायची दोनवडीत जायची
मुगाची भाजी केली या. चपाती. म आणि काय करायचे काय नाही ते. काय तर सांग. काय कराय येतस. हम्म.
सगळेच येतय मला.
आप्पे कशी करतेस?
दहा तेन. तमच्या नता हि जिडा आ ते ना
हा.
हे जी डाळ हरभऱ्याची. तरकाय
आम्ही नाही बाई घालीत.
हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, तांदूळ
हा.
हम्म.
तुम्ही करा तांदळाच्या छान लागते.
तांदळ असे. दुसरं काय घालायचं नाही दुस काय घालायचं नाही नुसता उडदाची डाळ घालायची त्या त्याच्यात उडदाची डाळ
हम्म हम्म.
म तुमची साडी पडली या.
नाही आणलंय मी न.
कुठे पडली साडी.
म्हणजे मी खाली जाते.
अवगड हाय.
अग ते खाली मला घरात खेळूद्या नायत कोण आणलंय काय ना कोण आणलंय काय लक्षातच नाय ग
हुं हुं
म आता
हा ना ना कुठ पडली बगा
म्हाताराच्या डो डोळ्याला दिस नस
तुम्हाला तर आणलं ना कुठ चीज ऐकणार
तर टॅम्पो होता की नाय टॅम्पो आडवा येईल म्हणून मी फाटावर आलो आणि माग ते बरसते म्हणून गडबड
हे वाऱ्यानं सगळी गल्लीतना कपडे जात्यात.
व्हय तेच नाय घातलेलं परवडतय. वर घातलं की आणी खाली पडतयं डोक्याला ताप नाय घातला बरं ते
व्हय
पळत पळत आलो अं हिगडं पडली होती त्या तरट्टी पशी मं सुष्मिता आणि हम्म कोण आल आमच्याकडं काय नाय बाय
आव
आम्ही गरीब माणसं बाई
व्हय तुम्ही उलट श्रीमंत
गमेना आडनाव काय ह्याच गमे
कोय कस हाय रॉयल मध्ये हाय
हं
आ
रॉयल मध्ये नाव हाय कणी?
रॉयलमध्ये नाव आहे. स्मिता गणे खरं
रॉयलमध्ये आडनाव आहे, रॉयल मध् हा सोप्प जातं वयनिंच कोण ती? कॉलत. बोलायचं पैशे मिळतात. म काय?
हॅलो. हम्, हॅलो बोल की झाल दोन मिनट राहिले फोन कर
हम्म हम् दोनच मिनिट राहिलेत.
हम्. हम्, काय आणि. ते सशाला सांगावं जरा फोन मा
हम. बोल, धर वाहिनी सोबत बोल. काय पण बोलायचं. होय म राहूदे बाय जेवलासा.
नाही हाय चालू हाय कट करशील.
हा इकड तीकड काय करायचं तुम्हानी. हां. अजून, अजून एक सेकंद आहे. खाना खाया. कोण ये. वयनी. बर मामी वो. हम कन्नड शव बोल र है. मामाला धरूया.
हे मजाड स
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो ह रहू हॅलो.
कट करणारा आता ही. बर, नुसती वरडून. नाही अजून कोण नाही. जरा राहिलाय बगा. झाला नाही नाही.
चोर पकड गया.
एक महिना ह. व्यवस्थित झालं. आठगाम